फोन करतच होता काय.
बशेल हे आता फोन घेन ते आता धुन धुन टाकण लागल न आता.
पण म्हणलं ये जाल्या जातील यांला फोन फोन यायला लागले. त मंग कायच कायच काय बोलणं होते.
कॉलची फक्त सुरुवात व्हायच उशिरे पोरगी झोपेले अजून नई.
एकदा पण चालू झाली की मंग नई बंद याचे फोन.
नाही नाही असं वाटत दु ते काय कोणत कामाला असले की...
हा लई...
कलेक्टरच्या पुढची पोर आहे ही कलेक्टरला बी एवढे फोन येत नाही
एवढे फोन येत नाही, एवढे फोन चालू राहते येड्यावाणी
हा फोन हातातून खाली टिकवितच नाही.
धन धन टाकलं की येतं मग कि वाळतं म्हणून पटकन
हो मला दयचंच आहे
आता काय आम्हाला शाबुदानीच करणे लागल करणं लागल दोन प त्या बाबाची बरी खायची पण जैत वैदनी एकाची माणसाचीच काराचं म्हणल्या वर
कोणत्या..
ये ना ओ चतुर्थी धरत नाही आज पोराला देईल जस शाबदाना करून सन
हा हा ते का नाही धरीत-
त्यांना लई देव मागं लागते आमच्या-
ह ह ह अ... तस मला करायला लागत हो पण मला नाही वाटत काही कुटाणे. कारण आता आम्हाला बी डबे असले तर मग भाजी डबे असले मला भाजी करायलाच लागती.
हो...
म...
मी ते सगळ्याच करायला काही नाही वाटत या एकट्या माणसाच लई हे होऊन जातो म पस्तीसशे, छत्तीसशे- तीस रुपये दाखवू राहिला ग.
हा म्हणजे ते येणार आहे तुम्हाला ते फोन पिवळ्याचे ते ना
नाही पिवळा नाहीय नाही
मग तेव्हा येले मग तुमचे माल दाखीवले तर ते पहिले ते मॅसेज
हा हा
ह तेे ते मग पिवळ्यात दाखित जरी येणार असले ना
हम्म...
तर आधी पिवळ्यात दाखीवत.
हव का अकाउंट ला जमा झाली का नाही झाली काय माहिती मग?
झाली ना त्यावरजी मेसेज ना दाखीवला म्या तुम्हाला
हवना, हवना
मग काल मॅसेज दाखीवला असल ना बैजान का? हाव का अ परत मायकडे येऊ राहिले, तुमचे
तिकड कायला आले?
ते काय सायकल घेऊन आल एक मोठं, का लहान आहे? मोठं आहे, लहान आहे. मोठाचे जणू बाई, मोठाचे, हम्म दोघे, दोघे आले माजी ना ते त्याला शाळात नाही जायचं?
ते इड आमच्या जिल्हा परिषदला टाकल ना त्याला उशिरा
घेतलं तिडं बि काही चांगलं शिकवत नव्हते, त्या शाळेमध्ये नुसत पैशे लुटायची धंदे लावली. त्या कारण येन. स्वामी विवेकानंदला
तिथं काही लाज नाही. तुम्ही तर म्हणते ते लहान पोरग काढाच होत तिढून नाही, नाही. त लहान पोरग तिथून काढा. लहानपोरगी बी काढायच होत. तिथ
नाही. त्याला बरं शिकव राहिल, अजून जरा त्याला टाकिल आता, सी बी एस सी ला. आता त्याला जर इकड टाकलं मराठी मडियमला तिकडं काहीच येणार नाहीना त्याला.
आणि म्हणूनच नाही टाकलं स्वामीवेकानंदला, आता काही का खरी नाही.
पोरं निघली बा या वर्षी तर पहि ते नावं काढून घेतली. पोरं
होत. होव ते आमच्या शेजारच दोन दोन वर्ष पळून चालेले काय आज
मी न बी गीता बाल मध्ये बसवली होती म्हणे याची बट्टाची पोरगीन कुढं जमू दे्या म्हणे ते सिच दिली मी
मग कुठं गेली आता?
त्याच शाळती परत..
ते टीशी देेऊन नाही राहिले मागतर एका माणसान केस करून टीशी काढली होती. रिकामा ऑडिओ
नाही आमचं बी आता आज बोलवेले परत आता हे गेले कधी तर गोडीस लावती नाही दिली आज
ह तसच मंग टिशानी देऊ राहिले एकक लोकानी केशी केल्या. आणि टिशा घेतल्या
याची म
कारण त्याला विद्यार्थी कमी नाही करायचे त्यांचे विद्यार्थी कमीवर राहिले आन स्वामी विवेकानंद एट
म.
हा.
त्याच्यामुळे चालू येन फी किती घेते लई पैशाला परेशान करताात ते येडी जात
सात सात हजार रुपये मानते मी तू सारखे पोराचेच.
हा.
आणि इेत पाच हजार घेतले जा पंधरा हजार आहे.
यांन हा बरं लागत्या.
न
आम्हाला बी काढून घ्या त्याच नाव. बरोबर म्हणते पैसे कमी भरा पण राह त्याच्या शाळेमधी.
मग माण त्याच भरोबर. चालेल मी फोन लावते पाच मिनिटात झालं यो मी परत फोन लावते पाच मिनटात झालं.